हाय.
हा ऐकायला येतो माझा आवाज?
हो येतोय बोला.
हां हां ह काय चाललंय, मुलांच झाले शाळा वगैरे चालू?
हो झाली आत्ता, आठ जून पासून झाली शाळा चालू.
हा कधी?
आठ जून पासून.
अच्छा ओके. इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे का?
हो, सी बी एस सी मध्ये आहे तो. अ श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये आहे.
अच्छा ओके हां. त्यांचं जरा बाकी बाकीच्या यांच्यापेक्षा, दहावी बोर्डवाल्यांपेक्षा वेगळं असतं ना. स्कूलचं पॅटर्न वगैरे.
सगळं म्हणजे आता जी आता आमची शाळा चालू झाली ना ती हैद्रबाद ची मर्जा झाली इकडे श्री जैतन्य टेक्नो म्हणून. तर ह्यात जे इ इ वैगैरे सगळ म्हणजे आता पासन केमेस्ट्री, फिजिक, वगैरे सगळे विषय त्यांना आत्ता आहेत म्हणजे, ज्या पूर्वी आपल्याला कॉलेजला होते.
हा, मग मुलांना हार्ड नाही पडत?
नाही, आता कस त्यांना आता तेस रुटीन ते चालू झालंय ना त्यांच आता.
अच्छा.
मराठी, हिंदी पण आहेत.
म्हणजे कितवीला आहे मुलगा, मुलगा मुलगी कोण आहे?
तो मुलगा आहे, एकच मुलगा आहे मला तो सातवीला आहे आता. आणि त्याला म्हणजे सहावीला त्याला नव्वद टक्के पडलेत आता मार्क विधाआऊट ट्युशन.
अच्छा छान आहे. हा मी सी बी सी बोर्डवाल्यांना ट्यूशनची पण गरज नसते.
नाही, नाही आणि कसं ह्याला कॉन्सेप्ट वगैरे सगळ्या कळतात ना. त्यामुळे मग तो विषयच नाही ना, ट्यूशनची गरजच नाही. आणि स्कूल पण खूप सुंदर घेते म्हणजे, असं प्रत्येक इव्हेंट घेते. इव्हेंट मध्ये मुलगा सुद्धा माझा, अ हे होतो. प्रत्येक ह्याच्यात भागात, भाग घेतो सगळ्या ह्याच्यात.
हा, एक्स्ट्रा करिक्युलर पण ॲक्टिव्हटीजमध्ये मुलं भाग जर घेत असेल तर बरं पडतं मुलांना.
हो आणि कसं आजकालच्या शाळेत म्हणजे, फक्त अभ्यास, अभ्यासच आणि स्पोर्टचा एखा दुसरा हे दिला. समजा तुम्ही की विषय संपला तो मग
हो खरय माझ्या सुद्धा मुलांच्या शाळेम ध्ये मुलांना असंचं हो एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये त्यांना भाग घ्यायला लावायचे म्हणजे असं कंपल्सरी की मुलांना सवय व्हायला पायजे सगळ्यांकडे म्हणजे पुढे येऊन बोलायची वगैरे अशी
बरोबर प्रत्येक ह्याच्यात आणि ह्या पोरांनी आ त्याचा भाग घेतलाच पायजे कारण कसं होतं ना जर का यांनी नुसतच शाळा शाळा करून पण उपयोग नाय ना.
हो काही मुल कसे थोडे असे शांत असतात ना रिझवड अशी असतात. त्यामुळे ती अशी भाग आहे एवढी नाही भाग घेत कुठे
आणि ह्या लोकांना कस मराठी पण जमत नाय पण माझ्या मुलाला मराठी पण आकडे समजतात वगैरे सगळं म्हणजे माझं दुकान होतं पूर्वी.
त्याच्यात त्याला आम्ही एक तासभर तरी दुकानात अ हिशोब वगैरे करायला एखाद्याला कस्टमरला त्यांचे पैसे किती घ्यायचे? काय घ्यायचे? परत किती द्यायचे? हे त्यालाच सांगत होत.
छान बराय बरं झालंय म्हणजे त्या तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही नॉलेज दिलं त्याला
जरी तो आज दुकानात गेला तर आजकालचं काय होत माहिती ये का? की दुकानात गेला आणि त्यांनी सांगितले की तुझे पंचवीस रुपये झालेत तर त्यांनला मराठीत कळत नाय ही भाषा कि पंचवीस म्हणजे नक्की किती आणि अ इंग्लिशमध्ये सांगावं लाग मग तस हेला नाय हेला आता म्हणजे सगळं म्हणजे मराठीत जे आकडे सुद्धा मी हे इव्हनच काय घेतलेत मे महिन्यात वगैरे
हो कारण आमच्या इथे सुद्धा बघित ले ना मी मुलांना वगैरे कधी दीड अडीचला सुद्धा ते अ हे म्हणतात काय आपण साडे एक
साडे दोन म्हणजे आत तर त्यांची काही चूक नाय ही आता पिढी बदलली त्याच्यानंतर अ सगळं वेगळं झालंय. जग आणि लॉकडाऊन मुळं मुलांनला खूप शिक्षण त्यांचं आता हे झालंय.
हो खरं हाय जे ऑनलाईन वगैरे चालू होतं ना जे सुरुवात तिला जी मुलं होती ज्यांचा नवीन सुरुवात झाल्या बेसच ते ऑनलाईन मुळे मग त्यांच सगळं वे बिघडलं म्हणजे
प्रचंड नुकसान झालंय आज त्या पोरांनला ना मरा म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा शब्द नीट लिहिता येत नाहीत अजून हि म्हणजे आता ते पाचवी सहावी ला गेलेत पोरं.
हो हो मी पण जेव्हा आधी ट्युशन घ्यायचे तेव्हा पण जे नॉन मराठी मुलं असायची ना त्यांना पण अस स तर एवढं डोके फूड करावी लागायची की त्यांना अक्षरच नाय लक्षात यायची
हा आणि जोड शब्द वगैरे लक्षात येत नाहीत मुलांना
हो म्हणजे काय काय ना सेम असतं तर या जो ज छो वगैरे हा हा. ते क ख ग तिथे सुध्दा म्हणजे सार
आता ज्येष्ठ वगैरे असं आपण ज्येष्ठ वगैरे कसं म्हणतो ते त्यांनला येत नाय लिहिता व
जी आपली ती टठ लाईन आहे त्याच्यात सुद्धा चुक का ट कुठे लावायच ढ कुठे लावायच ते
पुढे एवढं डोकं आपटल तरी ते समजतच नाही त्या पोरांना एवढ मात्र आहे हा आणि कस तुम्हाला म्हणजे सांगु का आजकालची पिढी कशी आहे माहिती आहे का हा ठीक आहे आल आल ठीक आहे आपण कस त्यात जाऊन ते कस आहे काय हे प्रत्यक्ष बघत होत तस ह्या पोरांना काहीच नाही आज आजकालच्या म्हणजे ह्यांना फक्त एकतर सकाळ धरन या काही स्कूल ला जायच आल घरी कि टीव्ही बघायचा खायच काहीतरी मोबाईल मोबाईल झाल की जरा सा अभ्यास केला की संपला विषय शनिवार, रविवार आई वडील कुठ तर फिरायला नेतात जास्त जास्त माझा मुलगा तर म्हणते
किंवा ते त्यांच्या डोक्यात नाही जात फक्त ते पाटाबळ म्हणजे अस पटापळ जे आहेत ती पटापट पाडल्या आणि
संपला विषय माझा मुलगा तर जेवणाला सुद्धा म्हणजे इतक जेवणाच पण त्याच इतक व्यवस्थित आहे ना रुटींग वगैरे पोळी भाजी वगैरे खातो अस म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे अस काही नाहीे म्हणजे त्याच्या सवयी पण खुप
तेव्हा मुलगी लहान होती तर तिला जास्त करून मेथीची भाजी चपाती वगैरे ती आवडायची म्हणजे तिन्ही वेळी सुद्धा ह्या खायला तयार
आजकाल शेपुची भाजी मेथीची भाजी कोणीच खात नाही जास्त पोराला पिझ्झा सँडविच ह्यातच जास्त हे तर माझ्या मुलाला अस आम्ही
ते तर करून सकाळच वगैरे शाळा समजा असेल आणि आईला वगैरे पण काय मुलांना आवडत म्हणून पटकन होणारी मॅगीच करून देत अं ते खरं किती म्हणजे अनहेल्दी आहे मुलांसाठी
आणि त्या त्याच्यानी भुक लागत नाही दिवसभर मॅग्गी खाल्ली की एकदा आमच्या शाळेने रूल कसा केलाय म्हणजे शनिवारी म्हणजे सोमवार पासण शनिवारपर्यंत अस म्हणजे पालेभाज्या द्यायच्या डब्याला नाश्ता
हो तस जर शाळेने कंपल्सरी केल ना तर खरंच चांगल आहे
आणि त्या हिशोबानी ना पोर सगळी खात आपल्याला हे खाय आणि आमचे टीचर आहेत ना टीचर वर्गात बसलेले असतात डबा संपवतात का नाही वाया घालवतात वगैरे अस इतक म्हणजे लक्ष आहे शाळेच पण भरपुर आमच्या हेल्दी जेवढ असाल तेवढ
हो तसच खर शाळेनी सुरुवात केली पाहीजे मुल कधी कधी घरीच्याच ऐकत नाही पण मग शाळेमध्ये अस कंपल्सरी केल की मग बरोबर ऐकतात
आणि कस होत अं काही शाळांच कस आता मराठी शाळेला वगैरे भात वगैरे देतात त्यामुळे ते एकच डबा नेतात अस आमचं इंग्लिश मिडियमला तीनं तीनं डब्बे द्यावं लागतात आम्हांला सकाळीं नाश्त्याला एक दुपारी ह्याचा अं जेवणाचा डब्बा आणि संध्या सकाळीं म्हणजे चार वाजता येतात गाडीनी गाडीत कांहीतरी खायला लागतं आणि कारणं अं शाळां सुटती साडे तीन ला
हां हां सकाळीं गेलीं
झालेलं साडे आठ ते साडेतीन आहे
अच्छा ओके
आणि जातान हो जास्तं वेळ आहे इंग्लिश इंग्लिश मीडियम म्हटलं की जास्तच घेतात आओ
हां नाहीं माझ्या मुलांच टायमिंग अं सकाळीं साडेसहा ते म्हणजे पावणे सात ते एक असायचा.
अच्छा हां हां पणं ह्यांच कसं
हां जरा लवकर उठायला प्रॉब्लेम यायचं आणि थंडीच्या दिवसात तरं मुलं जरा त्रासच व्हायचा त्यांना
बरोबर बरोबर हेल्दी खाल्लं की ते आणि बरास्त मटकीची उसळ वगैरे असं
हो मीं पणं मीं तरं मुलीला गेले ना म्हणजे जरं लवकर उठून पाच साडेपाच ला उठून वगैरे कधीं छोलेपुरी आणि वगैरे असं म्हणजे आणि म्हणजे असंच हां असं जेवणं करूंन द्यायचे कधीचं मीं मॅगी
आम्हीं पणं कधीचं दिली नाहीं नाहीं नाहीं मॅगिनी पोटात आणि ते हे होतं ना त्रास होतों खूंप पोटाला त्याचा मॅगीचा
चपाती भाजी म्हणा किंवा तीचं चपाती भाजी समजा फ्रँकीच्या रूपांत जरं दिली तरं ती मुलं आणि अजूंन यां म्हणजे आवडीनें खातात
माझा मुलगा फ्रँकी बनवतो तुम्हांला आता तुम्हीं फ्रँकी म्हटलांत ना त्याला फार छान आहे आवडते आवड आहे अशी बनवायची.
हां बरंय म्हणजे मुलांना तशी आवड असली ना स्वतः बनवायची वगैरे
शनिवार रविवार असला ना तो म्हणतो ती शिळी पोळी ठेव मला शिळी पोळी ठेव एक मीं त्याचीं बनवणार आहे. ताज्या पोळीची नको म्हणजे त्याला छान आवडतं आणि त्याला म्हणजे आपणं पूर्वी चकोल्या वगैरे करतं होतों माहितीये कां दोघी म्हणजे अं आपल्या म्हणजे पुण्याच्या यां साईडला वरण फळं म्हणतात त्याला आणि इकडे कोल्हापूर साईडला चकोल्या म्हणतात. त्याला म्हणजे वरणातच आपलं म्हणजे अं आमटी
हं बघितलं
हं आमच्याकडे ते दरं आठवड्याला असतं
अच्छा
मुलाला ते फार आवडतात म्हणजे असं त्याच्या आवडीनिवडी पणं हो आणि बेसन लाडू वगैरे सगळं म्हणजे असलच आवडतं जास्तं बुंदीचा लाडू आवडतं नाहीं
हेल्दी गोष्टी जर आवडतं असेल तर छानच आहे मुलांना म्हणजे आपणं आधीपासून पणं मुलांना तशी सवयं लावली पाहिजे सगळं खायची म्हणजे सगळ्यां इव्हंन कारली वगैरें कडूं असली तरी थोडं तरी खां म्हणूंन
हो चवं चवं जरां बघायची म्हणजे ते आणि ते आमच्या इथे सज्जंन गडलां नां
खाल्लं तरं कांहीं ते दुसरं देणारं म्हणूंन जरं जरं त्यांना जरं शाळेप्रमाणे शिस्तीत जरं ठेवलं.
हो हो हो खात्यांत आणि कुठेही गेलं तरं खांयचा कांहीं प्रॉब्लेम नाहीं त्यांच्या जे देईन ते खांतात म्हणजे असं कांहीं नाहीं की हेचं पाहिजे तेचं पाहिजे असं कांहीं नाहीं. आंता आमच्या इथे सज्जनगडंला जेवणं असतं महाप्रसाद असतो नां तिथे भांत आमटी आणि लापसीची खीर असते.
अच्छा...
आपणं घरांत करतो नां तशी तिथं बनतं नाहीं तिथं खूंप वेगळीचं बनते अशी म्हणजे महाराजांची.
स्वामी ह्यांची समर्थांची तो महिण्यांतन एकदाचं तो आणि-
आपणं नंतर बोलूं.
ओके चालेल चालेल हां बांय.